हॅलो
बोला
काय मिळी कुठे
इकडे जाऊ
. हम् गाव वालीच आहे का म्हणलं
हो गाववालीच
गावालाच पाणी कि पडलं का नाही तिकडं काही
अरे पाणी केल चालू पाणी काहीच नाही इकडं
नाही
नाहीय..
इकडं बी नाही तस म्हणलं जरासा पडला काहीतरी
चालू...
हो ना लोक व्हावून चालले बा टोंगळच्या वर... घराघरात घुसला पाणी लोकायचा... हा मुंबईत बी तिच... चालू आहे ना लोकं मस्त आ इतके दिवस पाणी नव्हतं आता लयच पाणी...
मस्त पोहायला लागले रस्त्यावर...
हम्म ते नाव घेऊन फिरायले बर पण... बरं पेट्रोल महाग झाले तरी बी आता तिच्यातच घेऊन फिरवायचं...
त्याच्या गाड्यान लावला लागले...
होना. हा तर पाण्याच काय होणार आहे?
हम्म पहिले तर कोणतरी म्हणत की पाणीच पडणार नाही यावेेळेस.
हो ना असं म्हण ला तेव आता लिमिटच्या बाहेर पडणार आहे माहितीय आहे का.
आता आपल्या इकडे नाही तिकडेच पडणार आहे ते.
नाही आपल्या इकडे बी पडेल जरासा पडेल जास्त नाही पडणारच आहे आपल्या इथे बी.
हाव
लवकर हे झालं ना उशिरा झाला.
ह जेवण घेऊन झालं का नाही?
हो नेमकच झालं. तू झालं का नाही?
हो मगच झालं....
हो का? काय वातावरण म्हणलं बा....
त म इ तरय विसरून गेल तर रे.... आपलं हे....
विसर मग जाऊयाचे कसं काय कमी असलेले..
अर..
ब्यांशी रुपयेच म्हणे ते....
अ त्या जास्त कटण कारगण जास्त त्या....
नाही ना माझसोबत रोज बोलत जाईन ते दोन तीन दिवस सारखं बोललं ना....
हो का...
हो ना उशीरा येतात वाटते काय माहिती....
हम्म हम ती सातशेच्या वारी पाहिजे त वाटते ती....
हम तू कॉल बी नाही झांले तरी तेवढे तु चांगले झाले....
ना तीनच झाले माझे.... हेसावात नाही म्हणजे हेसावाच...
हा म्हणजे काही ही झालीत नाही तिच्यातली....
हो...
तीन झाली की वीस होतात नाही....
वीस होतात काय?
म्हणजे तसं पाहिलं मग सगळ्यात बेकार चाल...
तेच ना....
हम्म म्या स्टार्टिंगच्या दिवशी दोन तीन वेस्ट केले माहिती
हा...
मी कायमत ब अठराशे इतकी कुठून... कायच केलं काय माहित... सकाळ संध्याकाळ बोलत तिचा चार पाच जाण....
हा सगळ्यांला मशिष्ट टाका दुसर हाय....
नाही तर मला वाटते त्या त्याना संपून टाकले असतील सगळे टास्क.... जवळपास संपायच आला असेल असं काय असेल....
हम्म
हम्म फास्ट -फास्ट केले असतील त्यानं एकदम. अस काय असल
ग्रुप वर काय माशी -टाकायली चाललेत काय खरं.
हो ना ते तेज्या म्हणून लागला मी मेसेज पाठवला म्हण त्या सगळ्यात पहिले तर पैसे लै लागाले म्हणलं.
हा
आणि त्याला म्हणलं पैशे जाऊ दे पैशे देता येईल पण मग नंतर मग ते तिथं पाणी चालू असणार आहे ऑक्टो नंबर चोवीस तास. खर का जाऊन काय तिथं करायचं नसत रूम मध्ये बसायचं थोडी म्हणलं. म्हणून नाही आलो म्हणल म सगळ म्हणल तेल... ती म्हण बर काय म्हणता..
यायचं कसर हो ना तिकडे तर नुसतं पूर्वहन चालल...
हो ना अरे तू विचार कर ना आंध्र प्रदेश मध पहिलेच तिकड ललेफ... पाणी पडते माहिती आहे का चोवीस तास पाणी अस.. तिकडे एक तर आपलं आपलं काहीच पाणी नाही माती काे तिकडे एवढं पाणी आहे की लिमिट... अच्छा बाहेरपनी...
बाहेर नाही निघता येणार मग
वरून ते केरला वगैरे त मेन ती यायचेच ठिकाण येत ना ते पाण्या वगैरे नारळाची झाड मेन तिकडे पाणी पडते लय जास्त पडते
हा
तो ऐकत असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाणी त्या साईड ला पडते आणि म -हा -मणिपूर, मिझोरम तिकडे पुडते बाकी
समुद्राच्या काठावर आहे ना ते
हो ना तिथं पाणी मि्यायला मजाक वाटायली यार खरंच जा म्हणतो
अरे तिथं जायचे वांदे नाही अजून फिरायचे वांदे होतील पाण्यात
अरे रूम बी भेटणार नाही लोकं घेणारच नाही पावसा पाण्याचं पण
हम्म हो
हम्म कुठंलं की एवढं पावसाचं काय मजा येत ल पाणी पडला का नाही बाहेरच नाही निघा वाटतं घराच्या
शित
काही त व्यू पाहिजं समोर आभाळ आभाळ, सगळं पाणी धडधड पडायला. ह...
एक तर ते व्हव नाही दिसणार काहीच नाही आता
फोटो काढायचा ना मोबाईल, कोणाचा वटर्रूफ पण असेल तिथं.
हा.
काढायचं काय वल्लच कोणते
अरे एकला तर पाचशे रुपये, रिसिव्ह झाली हेजात.
हो ना, रिसिव्ह झाले का?
ह रिसिव्ह झाली.
पहिलेचे पैसे मग लवकर समजा, हे झाली त्या टास्क सुरू झाली ते.
हा हा
सगळ्या सुरू झाल्याने पेमेंटच, ऑप्शन समजा ज्यांच ज्यांच अकाउंट चालू आहे.
हम्म हम्म.
नुसार हे वाटते सात तारखे, सगळ्याच ऑन केलं पेमेंटच.
असल काय तुरी एका महिन्यात, एक नाहीतर पंधरा दिवसले.
अर ती जेली मी दोनदाास, लावली त्याची झाली. साठ रुपये झाले, तिची मॅच लावली होती मॅच
हा
तरी भेटले त्यांना एकदा बिन्याय, लावले ते ज झिरो आहेत डायरेक्ट.
हम.
हम्म. त्याना लावणं सुरू केली की मग ते की आवडतात
ग्रुप मध्ये द आपल्या मोठे मोठे दिसायला लागले
आप आपले लच कमी येत ना रे मय ब लय कमी येत आहे हम्म मोठे बाबा टास्क कंप्लीट करणारे ते वाशिमचे लोक येतणार रे त्याच नेट चांगलं चालत असाल
हो
हम् आपल्या इलाच प्रॉब्लेम आहे
मालिक होताार का बरोबर
कसच झालं मी, हॉस्पॉटच गेले आता बी
ना जीवन एक कायजन,
नाही जीवत चालू आहे. पण ते माझ्या हेचात, नाही चाले ना बरोबर म्हणजे.
हा हा ह.
मेसेज आल्याकडे जोड, चालूच राहायतात काय म्हजे तेच मग आता, चालला कसं कराला मग.
कुठे काय तर विचारत नाही म
अरे जवळपास चालले असाल तर मी बी येतो म्हणा मा इतक्याला
त्याले दिवस म्हणले जवळपास का
अरे ती सगळ्यात पहिली माहिती काय हे दोन तीन पोरण आहे कुण्या कुण्या बिल आहे हे माहिती काय ते म्हणत अस इकडच इकडच चला
कॅन्सल होतेी सगळे
तिजे बिले वळवळ करायला माहिती का तिच्या्या म्हण तिकच जायचं म्हणती
चौघ झण कुठ जाता मग
आठ तिकीट आहे म्हणते ब ते मेसेज केलं त्या आठ इथं म्हणते हम्म आठ जण कोण कोोणी काय माहित
ती शर्ट ला अर्धा जा असत अजूबरच कॅन्सल होऊन
अर कसं काय राातील पाणी आपल्या इथंच पाणी पाय ना एकदा सुरू झाला की सकाळ संध्याकाळी
हम हो
आपल्यालाच निघून येते का इथून इतक्याच विचार कर एकदा तू
हम्
तिकडं अनोळखी गावात हा ना मदत नव्हता काय आता परवा एक दोन दिवसा आधी चालू
हा आता मग सगळे बंद हो
मग तिथं अनोळखी जागेवर जरा होतेच
हम्म
पण त्या वेळी दाखो पेमेंट त्या पुराले त्याला वाट प्र ठिकाणी फेके म्हणून दाखवता येईल एकदा पेमेंट अ
कधी ब काय झाल
काय झाल
काय नाही घरी क्लास आहे
हो का झाले सात मिनिट झाली जरा असं झालं की झालं
योग्याला म्हणलं
हम्म हम्म तुम्ही दोघंच गेले काय तिकड म्हण
हो
बस पाण्याच सगळं कांदान कुठे घेऊन जात
एष्टितलवा इकडे
हा नाही तर मग गाडी घेऊन आली असते की नाही.
हा मग गाडी पवडली अस बेष्टीपेक्षा
होणार गाडी परवडते लय मोठी चालली की पैसे सारखेच लागतात समजा.
सारखेच कमी लागतील. ते तिथले बोर मारतात ते थांबते अजून
क ज ती एकदम स्लो स्लो स्लो स्लो थांबते पन्नास जागेवर थांबते इथं थांब हॉटेलवर तिथं थांब. हम्म ह.
अजून प्लस फुल राहिज
काय म्हणला.
फुले दारात फुललेत. उद्याच काय प्लॅन आय म? घरीच.
काय म्हणला?
उद्याच काय प्लॅन आहे म घरीच काय?
उद्या पाहुं ना आता काय जाऊ कुठ तरी यायला लागत उद्या?
नाही रे उद्या परवा येतो मी
ये आपण जाऊ कुठतरी मस्त चार पाच जण होतातच तशी माहिती आहे का? नज गँग घेऊन जाऊ आपण कुठ तरी.
उद्या लावा लागल एक दोन कॉल.
हो ना लावत राय कॉल संपत स्तोर तीस कॉल हो दे. क कसाल ठेवायं?
हाव.
गिरी काय काम ये का?
हम्म हम्म.
मला काय वाटते त्या कुण्याने बी केली पाहिजे होती आपला एक मेंबर वाढते.
बनी भाई आहे काय?
नाही ती करती गड्या मण लावून कॉल करती ती झोप इउ लागली मंगाशी ती. ज्ञानेश हो ना?
ती तरी त्यारी कमीच कटल्या?
हुतील त्याले उद्या गिद्या रिफ्रेश होईल समजा ते असं होईल काहीतरी. त्यान लावल्यान पण ती लावते मी लावतो असे तुलबी लावले असतील त्यान?
लावले होते कटच झालत आमचं.
हम असं काही झालं असंन म्या लावलेन त्यान तीन चारशे तरी व्हायला पाहिजे दोन तीनशे रुपया.
हम्म हाव.
हे आपले पहिल्या दिवसचे हेत माहिती तुली पेमेंट हे. हम् पहिले दिवस तर आत्ता ऍड केलं तेंते आपण त्या दिवशी कॉल केल नाय किती केलते पहिल्या दिवशी?
तरी दोन किले असतील.
हाय कणी दोन तीन केलते रिसिव बी केलतेन तुआन. असे अशी मिळून पैसे येते त्या दिवसचे.
त्या दिवशी दुसऱ्या दिवशीत जास्त असतील आपले.
हो न काही समजा ते आता पॉस देतो आपण तिच्यातून कटतात काही.
हा हा.
वरून त्यानी वॉर्निंग देली की वायफाय मध्ये नाही चालत ते बरबर.
असं हाय का?
हा काय माहीत वायफाय मुळ बी होऊ शकत पण आपण वायफायवरच बोलायला न कवाच्यान.
हाव.
आले दोनशे बी आले आलेत सई ना मग तसं काय
हा फॉल्ट ते काय नाही. जेवढी आले तेवढी
हम्म. ती झालीत वाटतं अकरा झाली ना?
झाले का?
अकरा
इकडची लाईट गेली. लाईट गेली इकडची.
लाईट गेली नेटवर्क जाते काय म आता?
हा आपल्यासारख नाही दि
हम आपल्या इन्व्हर्टर नाही वाटत. आपल्या इथ.
आपले गरीब मालेगाव दो पालीत ह.
घालक कस.
हॅलो हॅलो वन टू थ्री फोर
हॅलो झालं. काय?
झालं बस संपलाच वाटते कारण बारा बारा स हच्या वर चाल. ते जरा सा
याची एकदम येऊन टायमर लावूनच मोजाव.
हो ना मी वाॉईस लावतो. आता पुढच्या वेळेस टाईम लावतो. नुसता माहित न
किती मिनिटाच पाहूया.